हॅलो हा येतोय ना आवाज
हा हा आवाज येतोय ना माझा पण हा
बोला काय नाही निवांत सकाळचे सगळे काम उरकून झाले स्वयंपाक करायचाय.
हो आमच्या इथे पण सगळे कामाला वगैरे गेले भाऊ वगैरे सगळे गेले
हा हा
ह झाला स्वयंपाक वगैरे सगळं
स्वयंपाक चालूय अर्धा झालंय भाजी राहिली
हो का काय काय भाजी काय भाजी बनवणार आज
आम्ही वांग्याचे
हॅलो हॅलो
हॅलो
हा येतो का आवाज? हॅलो हॅलो
हो
हॅलो, आवाज येतोय का‌?
हा हा तुमच्या तिकडून असं वाऱ्याचा आवाज येऊ लागलाय जास्त.
ह आता नाही ना येते
हा आता नाही येत आता ठीकय.
हं काय भाजी बनवणार आज?
आज वांग्याची भाजी बनवणार आम्ही.
वांग्याची भाजी येते का बनवायला?
हा तस साधे-साधे.
कशी बनवतात?
ते आमच्या इथ एक दोन प्रकारे बनवतात ना वांग्याची भाजी असं भरून पण बनवतात आणि असं काप करून पण बनवतात.
हम्म आमच्या इथे पण तसच बनवतात. भरून बनवतात काप वगैरे पण बनवतात किंवा वांग्याचं भरीत वगैरे पण बनवतात.
हां हां हा ते बरे ते म्हणजे भाजी
वांग्या हा हो वांगी भाजायची तेज ते सालवरचं ते काळं काढायचं मग त्याच्यामध्ये ते थोडस असं‌ चे थोडं वांग अस चेचून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ, हळद आपली कोथंबीर वरतून टाकायची छान लागत ते भाजलेल्या वांग्याचं भरीत‌.
हा भरीत छान लागत आम्ही हळद वगैरे कधी नाही टाकली पण असं कुठ वगैरे टाकून शेंगदाण्याच करत असत.
हा म्हणजे तुम्ही सुक्की भाजी बनवता का रस्सा भाजी बनवता?
सूकीच भाज्या आणि भरलेली असेल तर मग त्याच्यामध्ये थोडासा रस्सा करतात.
ह आणि ते चपाती कशा भाकरी चपाती बरोबरच खाता ना?
हां भाकरी आणि चपाती, तर तसं तर भाकरीसोबतच छान लागते.
हो भाकरी सोबतच छान लागते भाजी ती.
हां.
म अजून काय त्याच्याबरोबर तोंडी लावायला वगैरे
लोनचं तेच बाकी काय असणार. ह उन्हाळ्यामध्ये लोणचं ते ह्याच्यामध्ये आंब्याचं नाहीतर मग लिंबाचं.
लोणचं, पापड चांगलं वाटत जरा त्याच्याबरोबर. अजून काय दुसरं भात, वरण वगैरे त्याच्यावर काय खिचडी वगैरे बनवता का? हॅलो
तर साध
हां
हा येतोय आ
हॅलो आवाज येतोय ना हा येतोय येतोय आवाज येतोय. हा मी म्हटलं मी बोलते काहीच आवाज येत नव्हता ना तिथून.
ह नाही नाही तुमचा आवाज येतोय म्हटलं हा तुम्हालाच काय नवीन रेसिपी येत असेल तर सांगा म्हटलं.
नवीन रेसिपी म्हणजे काय करायचं आप आपणच आपल ऍड करून बघायच कुठली तरी एखादी भाजी घ्यायची आपण नेहमी जशी करतो ना तशी त्यात काहीतरी वेगळं, वेगळं ऍड करून जरा एखादी टेस्ट करून टाकायची कुठली तरी चांगली अशी बनवून टाकायची वांग, बटाटा करायचा कधी कधी वेगळी दुसरी करायची वांग्यामध्ये किंवा ओ
वांग, बटाटा दोन्ही मिक्स चालतय का तसं?
वांग, बटाटे लग्नामध्ये तर आहे ना शक्यतो आहे ना काय काय ठिकाणी आहे ना वांग, बटाट्याचीच भाजी असते. आणि आमच्या इथं पण हो आणि आमच्या इथे देवाचा प्रसाद वगैरे असतो ना त्याच्यामध्ये वांग, बटाट आणि हरभरा असतो ना आपला तो तो अ चॉकलेटी हरभरा नाही का तो भिजून नाही नाही तो हरभरा चॉकलेटी कलरचा तो भिजवूनये ना रात्री भिजवायच तो हरभार चॉकलेटी कलरचा आणि मग दुसऱ्या दिवशी वांग आणि बटाटा आणि तो हर हरभरा पहिले हरभरा शिजवून घ्यायचा. कारण मग वांग, बटाटा लवकर शिजतो ना मग नंतर मग त्याच्यामध्ये बटाटा घालायचा दोन्हीला चांगली वाफ आली चांगलं शिजलं की म ते वांग त्याच्यामध्ये घालायचं परत मग एक दहा पंधरा मिनिटं चांगली वाफ येऊन द्यायची त्याला. म्हणजे छान होती भाजी म्हणजे वांग्याच पण गाळ होत नाही आणि भाज तिला पण छान चव येती छान लागते ती आणि ती भाकरी करायची किंवा चपाती बरोबर पण छान लागते आणि आपला खिचडी भात असतो ना.
हां.
भात आणि मुगाची डाळ टाकून केलेली खिचडी
हा हा.
त्याच्या बरोबर पण छान लागते.
हा.
एकदा ट्राय करून बघा छान लागेल करून बघा असं.
करते आता रेसिपी सांगितल्यावर करून बघते मी
बघा बघा करून बघा छान लागते भाजी ती
हा.
अजून काय काय बन बनवतात. तुम्ही काय बनवता म्हणजे दिवसभरात असं रोजच्या काय भाज्या बनवता सुक्की भाजी रोज, ह.
सुकी भाजीचं असते जास्त तर मी अस रस्ता भाजी नाहीत बनवत जास्त सुकी भाजीच असते. काय अस रोजच रोच चालू असतय हा सकाळी सुकी संध्याकाळी का संध्याकाळी जास्त तर आमच्या खिचडीच असत्या.
ह ह म्हणजे भाजी वगैरे ह ह ह.
भाजी वगैरे असं सकाळीच असते ह्याच्यामध्ये काय अस कांदा बटाटा कांद्याची चट असते कधी भोपळा असतो.
कांद्याची चटणी कशी बनवतात बरं म्हणजे काय असतं कांद्याची चटणी
कांद्याची चटणी कुठून पण बनवतात आणि असं भाजी सारखं पण बनवतात कांदा घ्यायचा क करायचा आणि ते परतून घ्यायच तेलामध्ये थोडसा.
मग त्यामध्ये कुट वगैरे आपल्या ह्याच्यानुसार टाकायचं. आणि डाळ असेल तर जे आपल्या आवडीची डाळ आहे ते टाकून द्यायची त्याच्यामध्ये
म्हणजे कांदा भाजून मग कुटायचा का का कच्चा कांदा कुटायचा
हम् नाही नाही कुटायचा नाही कांदा कांदा असा भाजून घ्यायचा कट करायचा बारीक चिरायचा कांदा
आणि तो तेलामध्ये परतून घ्यायचा. असं थोडस लाल लाल कलर येईपर्यंत
हम् हम हम
आणि त्याच्यामध्ये मग आपल्या आवडीची डाळ कोणती पण टाकू शकतात मुगाची असेल परत ते म डाळ असेल ती टाकून द्यायची. डाळ थोडी भिजवायची हा डाळ थोडी भिजवायची त्याच्यामध्ये टाकायची. वरून शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ असं टाकून द्यायच मसाले जे आवडतात आपल्या
हा आणि ते कशा बरोबर आपल्या कोरडी चटणी का? म्हणजे आपण जशी शेंगदाण्याची चटणी वगैरे घेत तो जौसाची वगैरे
तेवढे नाही तेवढे कोरडे नाही हा म्हणजे असं भाजी म्हणून पण खाऊ शकतात ना त्याचे.
हा हा हां म्हणजे भाजी म्हणुन पण उपयोग होतो का त्याचा? मला वाटलं अशी कोरडी चटणी होती का काही? आम्ही कधी केली नाही ती, बघू ट्राय करून मी बघल कशी करतात काय ते?
ह आणि कुठून पण करता येते, बा कांदा हे करायच त्या जिरे मोहरी जी मोहरी नाही टाकायची जिरे टाकायचे. ते थोडस तिखट शेंगदाणे थोडस लसण थोडस टाकायच. कुटायचं ते कांदा छान लागते ते पण
बघू ट्राय करून बघते मी आता ते डाब्याला वगैरे घेऊन जाऊ शकतो का ऑफिसला वगैरे कामावरती वगैरे असेल.
हा ते डब्यासाठी चटणी असते. जास्त तर कांद्याची आणि आंब्याचं आता सध्या सीझन आहे. त्यामुळे आपण कच्चा आंब आपण टाकून कुठू शकतो. हो ते
ण म्हणजे त्या कांद्याच्या चटणीमध्येच आंबा टाकायचा.
हा हा कैरी कच्ची कैरी असते ना ते टाकून द्यायची आणि कुठायचं ते दोन्ही मिक्स करून.
बघायला पाहिजे ट्राय करून मग छान लागत असेल च अशी टेस्टी लागत असेल आंबड, गोड अस. कैरी तशीच असते ना?
हा आम्ही दोन प्रकारे असं करत होतो. मग असं कैरी मग कुठून जर कांदा घेतला तर त्याच्यामध्ये कैरी टाकायचे. एक, दोन कांदे असेल तर अर्धी कैरी टाकून द्यायची त्याच्यामध्ये आणि कुठायचं.
हा छान लागत असल मग चव. ते डब्याला वगैरे न्यायलाच छान आहे म्हणजे नाही काहीतरी वेगळा मेनू, वेगळी भाजी, वेगळी चटणी काहीतरी
हा असं जास्त लांबचा प्रवास ला ते जायचं असेल तर कस रस्सा भाजी राहत नाही ना तर मग आम्ही अश्या भाजी करून नेतोत.
ते साधारण किती दिवस टिकती?
हं दोन-तीन दिवस असं ते पाणी असत ना कांद्याच त्याच्यामध्ये त्यामुळे जास्त दिवस नाही ती दोन, तीन दिवस राहून जाते. फ्रीज मध्ये ठेवल तर मग राहते आठवड्याभर
हा म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली तर आठवडाभर राहते.
हा राहते हा दोन, तीन दिवस राहून जाते.
बघू आता ट्राय करून बघते. आपण काहीतरी नाव देऊ? काय नाव द्यायचं त्याला?
आम्ही कांदा चटणी असं म्हणतो. कांदा चटणी अस कुठून आणि जर फोडणी देऊन जर केलं ते डाळ, कांदा तर त्याला डाळ, कांदा म्हणतो.
हा मग आता कैरी टाकले की कांदा, कैरी चटणी
हा हा
बघू मी पण ट्राय करते हो नाव आपपल्यानुसार द्यायची. कांदा, कैरी चटणी आता नवीन एक ट्राय करून बघते. आता कैऱ्या आहेत आमच्या इथं आता
हा हा हा चालत आणि आपण फोडणी देऊन जे करतोत ना त्याच्यामध्ये डाळ ते टाकतो. त्याला काही दाळ, कांदा म्हणतात.
हा डाळ आपली कुठली पण मुग डाळ, मसूर डाळ, तूरडाळ, हरभरा डाळ.
हा हरभरा डाळ नाही चांगला लागायची ते पुरणच होऊन बसेल पण मसूरडाळळा आणि मूग दाळ टाक तोता मी आणि तूरदाळ जर आवडत असल तर ते पण चांगलंच आहे चांगलं लागतय ते पण.
ठीक आहे बघू ट्राय करून बघतो आज, तयारीला लागते म आता रेसिपीच्या. ट्राय करून बघते, वेगळ मील जरा घर चे पण खुश होतील त्यांना पण आवडल जरा काहीतरी वेगळं बनवलं.
हो ना, हा.
त्या मध्ये आज वेगळा वेगळी चटणी दिसती, वेगळी भाजी दिसते, ते पण खुश होतील.
हा हो ते पण आहे. हा असच करत रहायच असच. कर कारण भाजीला पण उन्हाळ्यामध्ये ना काय आणावं ते पण समजत नाही ना.
आणि भाजी काय करावी हा पण एक प्रश्नच असतो ना? कुठली भानी आपल्याला पण त्याच त्याच भाज्या हो त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो ना आणि.
हम आमच्याकतर ना मोजक्या दोन तीन भाज्या असतात भेंडी, वांगी. असलच भाज्याला असतं दुसरं काय नसतयच.